हॅलो
हॅलो, हा येतोय ना आवाज
हो येतो येतो बोला
अच्छा बोला
हो काय नाय आत्ताच आवरलं बघा
झालं का जेवण व
हो होय झालं झालं तुमचं
हो माझं पण झालं.
हा हा हा हा काय चाललंय मग आणि अवघड ये भा भाजी हा हा हा हा
रूम मध्ये बसलीच ये आता
हा हा हा हा आणखी काय पाऊस वगैरे आहे तिकडं
अ हो आज झाला थोडा थोडा तुमच्याकडे
हो आहे पाऊस आमच्या इकडे आता
अच्छा म्हणजे असं जोरात की थोडाच ये.
थोडा थोडा दोन दिवस होता आज थोडासा आहे जोरात आहे.
अच्छा तुम्ही कुठून कोल्हापूरूवरून बोलताय का?
हो हो कोल्हापूर
अच्छा
हो आणखी काय मग
काही नाही बस मजेत तुमचं
हो मजेत
हम्म हम्म काय भाजी खाल्ली
भाजी भाजी भेंडी
भेंडी
हो भेंडीची केलेली.
अच्छा अजून
भेंडी आणि अ आपलं आमटी वगैरे डाळीची
अच्छा
हा भाकरी आमच्या इकडे भाकरी बनवतात तुमच्याइकडे बनवतात का भाकरी
अ कसली भाकरी बनवली.
ज्वारीची ज्वारीची
हो आम्ही बनवतो ना ज्वारीची बनवतो बाजरीची पण बनवतो नागलीची पण बनवतो.
हा हा हा हा
आणि गव्हाची पण पोळी असते.
हा आम्ही इकडे चपाती बोलतो. हो हो चपाती म्हणतो आम्ही त्याला
चपाती म्हणता का हम्म हम्म
आणखी काय बोला
अ तुम्ही म्हणजे प्रॉपर कोल्हापूरमध्येच असता का?
हो हो कोल्हापूरमध्ये असते हो आलाय की नाही इकडे कोल्हापूरला आलाय की नाही कधी.
हो देवीच्या दर्शनाला हो.
हा आणखी काय हो का हा हा हा. आणखी काय काय पॉईंट बघितले कोल्हापूरमध्ये.
कोल्हापूरमध्ये आहे ना आम्ही एकच ठिकाणी स्टे घेतला आणि फक्त देवीचं दर्शन वगैरे केलं आणि लगेच रिटर्न झालो.
हा हा हा हा हा. आणखी काय मग बोल
अ काय मग तुमच्याकडे अजून बघण्यासारखं तिथे.
आहेना इकड ज्योतिबा मंदिर म्हणून पण आहे. पन्हाळा वगैरे आहे फिरण्यासारखा परत कनेरी मठ म्हणून एक पॉइंट आहे तो पण फिरण्यासारखा आहे.
ज्या आम्ही जास्त पॉईंट घेतले होते ना.
हा.
त्यामुळे मग एक पॉईंटला एवढा जास्त वेळ देता आला नाही.
हा हा हा हा.
मग फक्त देवीचं दर्शन वगैरे घेतलं गर्दी पण जास्त होती ना.
हा हा हा.
म नंबर लागायला
दसरा दसरा दसरा असेल ना तेव्हा रात्रभर भरपूर गर्दी असते महालक्ष्मीला.
हो ना.
खूप म्हणजे खूप गर्दी असते दसऱ्यामध्ये.
हम्म हम्म आम्ही काय मग दर्शन वगैरे घेतले आणि बा हेर आलो मग तिथं ते स्टॉल वगैरे असतं तिथं नाश्ता वगैरे केले.
महादवा रोड आहे ना तिथं शॉपिंग साठी वगैरे
हो शॉपिंग पण केली थोडीशी
का थोडी हा. हा हा हा हा. आणखी काय कशे आलेला इकडं ट्रेनने वगैरे कि?
अ म्हणजे आमचीच गाडी आणलेली होती आम्ही.
हा हा हा हा हा. हो हो किती वेळ लागतो तरी यायला इकडे कोल्हापूरला.
अ भरपूर वेळ लागतो भरपूर अंतर आहे आमचं नाशिक ते कोल्हापूर भरपूर अंतर आहे ना.
हा हा तरी एक तर किती वाजता निघलात तुम्ही आणि किती वाजता पोहोचला वैगेरे.
अ त्यातन आम्ही दोन तीन स्पॉट घेतले होते ना
हा हा.
आणखी काय कुठे फिरायला वगैरे गेलेलं की नाही.
हा फिरायला मतीस ना तुमच्याकडे आलो ना कोल्हापूरला तेव्हाच मग त्याच्यानंतर गेलो पण मग ते असं वन डेच गेलोत.
हा हा हा हा.
तर दोन एक महिन्यापूर्वी गेलो होतो वॉटर पार्कला शिर्डीला.
हा हा हा हा.
माझ्या जाऊबाई ननंदबाई यांच्यासोबत गेल होत आम्ही.
हा हा हा.
तुम्ही गेल्या होत्या का कुठे?
हो आम्ही पण शिर्डीलाच जातो दरवर्षी.
हो ना.
जाऊन येतो हो शिर्डी मध्ये थीम पार्क वगैरे बघितला.
अ नाही अजून तिथे नाही. फक्त वॉटर पार्क ला गेलो आम्ही.
वॉटर पार्कला गेलं का.
हो शिर्डी वॉटर पार्क. आणि दर्शन साठी मंदिरात तिथे गेलो होतो.
हा तिथे पण हा तिथे पण थांबला की स्टे होता का तिथे.
नाही नाही.
वन डेच होता काय हा हा हा तिथून आम्ही ट्रेनने गेलेलो शिर्डी
हा नाही मग तुम्ही स्टे घेतला की रिटर्न.
नाही नाही स्टे ते घेतलेला दोन दिवस होतो आम्ही. म्हणजे आम्ही तिथून आम्ही त्र्यंबकेश्वर केलं. तिथूनच गेलो आम्ही. अ तेव्हा प्रायव्हेट गाडी वगैरे ठरवलेली होती तर. आणि आपलं सप्तशृंगी
वणी
इकडे पण गेलो. हा वनिला वनिला. पण जाऊन आलो तिथूनच गेलो. तिथेच स्टे ठेवलेला आम्ही शिर्डीमध्येच.
हम्म हम्म
मग वनडे तिकडून केल. आणि ते अ ते एकाच दिवशी केल. वनी आणि आणि आपलं हे सप्तशृंगी अ सॉरी श सप्तश्रृंगी आणि त्र्यंबकेश्वर हा आणि शिर्डी मधले पॉईंट होते बघायसारखे. ते अ ते एक दिवस केले. असे केले. तिथून शनी शिंगणापूर पण जवळ आहे ना. हो फॅमिली सोबतच.
हो शनी शिंगणापूर पण जवळ आहे ना तिथन.
आधी याच्या आधी गेलेलो तेव्हाच शिंगणापूरला गेलो. ह्यावेेळेस गेलो नाही मग.
हुं हुं
मग फॅमिली सोबत आले होते का तुम्ही.
हो फॅमिलीसोबत. आमच्या नंदुबाई त्यांचे मिस्टर माझे मिस्टर मी. मुलं माझी दोन छोटी आहेत. त्यांना घेऊन गेलेलो.
जॉईंट फॅमिली का?
नाही नाही जॉईंट फॅमिली नाही.
मग
नाही सासूबाई असतात. मिस्टर, मुल दोन आणि मी. अच्छा हो हो. एक दीड वर्षाचा आहे. एक चौथीला आहे.
हम्म हम्म
हा छोटेच आहेत. होय आणि काय तुमचं काय एज्युकेशन वगैरे झाले.
हो माझ एम. ए. झालय.
हा हा हा मग घरीच असता आता की, काही जॉब वगैरे काही करता काय.
हो वर्क फ्रॉम होम करते ना हो मी.
हा हा हा
हम्म छान. नाही मी घरीच असते. कारण हा छोटा आमचा आहे ना.
हम्म
त्यामुळे मला काही करताच येत नाही बाहेर.
हो मुल छोटी असल्यावरती नाही शक्य होत.
हा आणि सासूबाई पण नसतात त्या पण जातील त्यामु मला. ना बघण गरजेचं.
ह ह.
असं.
त्याकू ते जाता.
त्या जॉब जॉब करतो.
अच्छा मग कुठे जॉब करतात त्या.
त्या इकडेच आमच्या इथे जवळच आहे तिथं करत. असं शॉपमध्येध्येच जातात.
अच्छा अच्छा.
हा.
बाकी काय म्हणता मग.
बाकी काही नाही बघा नि माणता आहे.
अच्छा मग तुमची शेती वगैरे पण का तिथे.
काय म्हंटलं.
म्हटलं तुमची शेती पण आहे का मग तिथे.
नाही नाही आमची शेती वगैरे काही नाही.
नायका.
नाहीई नाही.
ह ह
शेती वगैरे काही नाहीे आणखी काय चाललंय
अच्छा म मुलं स्कूलला म तिथं कोल्हापूर मध्येच जाता का
हो हो तिथेच आहेत इथेच आहेत जवळ आहेत
जवळ आहे का
स्कूल बसने जातो एक छूप मोठ्टा येतो छोटा आहे काय तो घरीच असतो माझ्याजळ तो काही अजून नाही लहान आहे ना
मग स्कूल कशी असते काय टायमिंग स्कूलचा
अकरा ते पाच सकाळी अकरा दिवच हा तरी पण त्याला साडेनऊ ला साडे नऊ ला जाय लागत इथून बसला बस काय दहा पंधरा मिनिटात पोहोचते खरं लवकर सोडतात ते दुसरा आणि त्यांचा एक रुटीनत. स बसत.
हो.
हे जर तेवढं रुटीन जर अस लवकर असतं असे
हम् हम्
हम् हम आणखी काय मग
मग त्याची एक्झाम वगैरे आता झाली असेल ना
आता तो चौथीला आत्ता गेला आता जून ला जून पासून स्टार्टिंग झालला नाही टेस्ट वगैरे स्कूलच्या असं टेस्ट वगैरे झालं खरं अजून अशी म्हणजे फक्त अशी टीचरांनी घेतल्या त्या झाल्या तर अ आपल्या टेस्ट झाले नाही अजून सराऊ परीक्ष वरे म्हणतात त्या नाही झालेल्या अजून
अच्छा
हम्म तुम्हाला मुलं
अ एक मुलगी मला
एकच आहे
हो
हा... छोटी ए की मोठी ए
हा... मोठीए. थर्डला जाती ती
हा... हा... हा.. ह आहे... इंग्लिश मिडियमला आहे?
हो... इंग्लिश मेडियमला
हा हा हा... आमचा सेमीला ए
अच्छा... मग त्यांची आताच एक्झाम झाली? टेस्ट वगैरे होता... कालच अ... तिचे पेपर वगैरे... बघण्यासाठी स्कूलमध्ये गेलो होतो
हा हा
पॅरेंट्स मीटिंग ठेवलेली होती ना
हाहा... हाहा आणखी काय मग? मुलगी झोप
बाकी... अ... नाही अजून... माझ्या जवळच उभी ए
हा... हा.. तरी शांत असते वाटतं... आवाज वगैरे नाई आमच्यात तरी शांत असते वाटतं.. आमच्यात पाहा... किती दंगा चाललाय... आमच्या आत बेडरूम मध्ये ना ती दोघं मुलं आहेत, त्यांना म्हंटलं घ्या थोडा वेळ त्यांना... तर किती दंगा चाललाय... त्यांचा आतमध्ये
हुं... हुं.. नई... तिला माहितीये ना... मी कॉल वर बोलतीये
हा हा हा... हं हं... हाहा.. हाहा चालेल... ठेवा तुम्ही तिकडून फोन
हो हो... चालेल, चालेल
हो हो हो